हॅलो हा आता येतो आवाज
काय करते?
लसून सोलू राहिले.
बरं हे काय मी लसूणनच सोलिते.
हा मी म्हणलं वरणाल फोडणी द्या मग भात टाक खाव शिजत
डाळ भात करू राहिल्या की का? भाजीलाच काय नाय तव काय
भाजीला हाय वांगे पण रात्रीची थोडी भाजी मंग बरं म्हणलं आजच्या दिवस वरणभात संध्याकाळी करू मग काहीतरी शेवते बिवते
हा
दळून आण हाय जरशी गहू हाय मायाकड ते दळून आणते आता ह्याच्यात
हा आणते मी आता हे - हा म आता डाळ भात पडिले टंबाटे ची चटणी जशी का आता उजून काहीच ते र चपत्या आता त्याच्यात न्याहऱ्या करायला लाहित एवढ्याला भी.
हा
रात्री चपात्या कोणीच नि खाल्या चपात्या केल्या जाऊ केल्या करता चपात्या माग ते.
मग ते तसच राहतय जावा नसल का तवा आर्डत्यात
ह मी म्हणल काम करून येतील भुका लागलं म्हणलं चपात्या केलात त्यांनी नाही खाल्ली कोणीच नाही खाल्ली तसेच पडले त्या चपात्या
काही नाय त्याच खायच्या मग
हा तरी चार पाच चपात्या दुपारी गरम गरम चपात्या एवढ्या उन्हात केल्या दोन वाजता त्या उन्हामध्ये मरणाचं गरमत होतं. त्या चपात्याला कोणी तोंड नाही लावलं त्या पडलीत. चोकुलीन नेल्या तेवढ्याच
हा का
हा तसेच पडलं होत आता सयंपाकच करीत ना आता याच्यात तेच जेवण खाऊ घालीन ते दशी उरची मिरची करते.
छकुली चहा ठेव. हे बोलाय नव्हत पाहिजे ग दुसर सोडवायच राहत याच्यावर मंग ते बर राहत बाई
हा ते सोडतय माणूस रपारप
ये भी पाच परत पाच आले बाई ते बोलायचेच असतील.
पाच टॅक आता त्या कोणला कोणला घाल
आं
कोणला ग
ते आपल्या दोघीला आपलेच चालू ये पूर्ण करायच काम
तस नाय मंग जर यळ जर असला ना? सीमताईला या लहाणु त्यांना फोन करून पा
आव ते लहान होय त्यांना न्हेलते अ पण मग ते सीमाबाईकड ते असा फोन करायला चालतो लहानूला पण त्यांना त्याच्यातल काही कळत नाय पहिली खुशीची मम्मी होती मग ती बरोबर सांगायची.
हा आ
या दोघा नवरा बायकुला एवढ समजत नाही असय. ते अ
आरे देवा!
अस आता ती सीमाबाई तिकड आमरच काल जाऊन बसल्या.
हा आ
हा आता फोन अ कसा करावा अस वाटतय त्यांला आमरसाचा का?
हा दि नाय दिदीचा
हा का
त्यांचा येईन त्यांचा अजून न्यायच त्यांचा येईना अजून दोन गाडीच्या ट्रिपा मारायला बसला तो
आं
त्या दिवशीच म्हणे चाला म्हणे आंबरस खाल्लात नाय तू चार म्हणे मला
हा का?
मग आता सुभा आला होता मला म्हणे सांग कधी येत्या आता बाई इकड या बायांचा सलाप टाकाय जा.
हम
आता त्यांचा बिचारा अस टाकून द्यायला वारं वाग जाऊन सुटलं
नाय बाई काम घेतल ते
मग त्यांची गरीबी हेतेत. ते काय लई ये ते म ग त्यांचा तेवढा उद्याच स्लॅप टाकून देतील मग त्यांना म्हणलं शुक्रवारी येतो म्हणलं शुक्रवारीआ मग दोन दिवस तिथं राहू म्हणलं तुमच्या जवळ
हा आ
आशा येतीनी मनी
हा मंग काय?
हा म्हणलं आता तिकड यायचं वन वन करत उजून आम्हाला यायचं उजून दहावा बी आलय
हा आ
हा बर झालं घे बरं म्हणे मंत म आता काय माहिती काय करते आजुन बरं ते फोन दोन चार फोन कट केले तरी ते राहू राहू राहू राहू फोन करायचे म्हटलं आ ना आता लय गाठ पडली
हा
म्हणलं आताय ना हा फो बर इकडून काय झालं आण काय नाय पण तुमचा आवाज यईना
हा मी हॅलो हॅलो करते आवाज यईना
म तुम्ही कट केलता का?
नाही तो आपोआप कट झाला.
अ काय इकडून तसच चालू राहिल मग तू त्या तसच पूर्ण होऊन गेलं ते
हा का
हम्म त्याच्यावर लगेच ते येऊन गेला ऑप्शन ते मग ते उग त्यांनी हे केलं म्हणून तोआ फोन ऑटोमॅटिक होऊन गेला म्हणे
बरं झालं जाऊदे
हा हा बरं झालं म्हणलं एकच राहिलं म्हटल शेवटच आता
आता शेवटचा बाई अजून मला तर पाच आले परत
मग इकडं बी येत्या कायनू आता हे झाल्यावर शेवटच
येऊ दे-
शेवटच झाल्यावर येतील- कायनु इकडे बी
हा हा मंग पलंगा खाली पायना कोण होत हा
कारण की आता ये शेवटचाच रायला ना इकड येतील पडतील मग उजवून म्हणलं
ह मग ती दोघिना येतील ना आता मला आले म्हणल्यावर तुला येतीलच मग परत असेच आपल्याला बोलाव लागतील.
हा व्हय ते असं हे पाहिजे होते मोबाईल वर सोडवायला ते पहिल्यांदा कसं आलं होतं.
हा ना हे बोलायचं लई वैताग झालाय सारं कामधंदे सोडून बोलीत बसावं लागतय.
हा बरं ते आस ये का सारख सारख काय बोलाव ती डोकं बंद पडून
ते डोकं बंद पडून जात आता परत पाच पाच कॉल करायच तुला पाच अन् मला पाच मग आता काय काय बोलावा.
तेच ना मग
आता अशी चिंता पडली आता देवदास घरी राहत नाही.
आ तिला आत नाहीत करतनीला
त्यांना फोनच त्याच्याकडेन
अ अ तिच्याकडे होता ना फोन
हम्म नाही-नाही तेच्यात बॅलेन्स नाही आहे.
आ का मग मी तेच म्हणतेच मी तर तिच्याकड मोठा फो फोन पाहिला न
कडी पात्तेस पानांन हा दाळ शिजली मोठाले टायर आलेत बाई खोलायचे चालू हाय
आं बाबू
भूका लागतीन पटकन घ्यावं लागन स स्वयंपाक करून
हा लवकर कर टायरं खोलायची म्हणतेत पोटात जीव पडतो बाई गंतू खोलाव लाग तरी
हां
हम्म सोपं नाही ती ते बी करणं
म्हटले घ्यावा लवकर करून ह
बया.
तो बी तिथं च उभा ये. देतोय हाता खाली ये दी ते दी
हा मग बरं ना आणि ना हाता खाली कवाय ना जे देतो
हा काही देतोय काही लहाणी-लहाणी पंक्चर काढीतोय मोटरसायकीलीचे
तेवढ्या हवा करीतो ना! ते तर, जास्त हे करता येत नाही फक्त.
हा, जास्त लोड नाही देता येत.
हम्म.
काडी त मोड
अ हा हा नाही नाही त्याला स्वतः टाकत नका करून देवा. दात जून
नाही ना बाई! क्लिप आहे म्हणून त्याला नाही करू देऊ वाटत ना.
अं आजून नाही त्या क्लीपा. काढल्यावर तुम्हाला तरी कमीत कमी डॉक्टर सांगन तुम्हाला
म आता काय महिनाभर त्याला काहीच नाही करता यायचं महिना दीड महिना.
हा तरी त्याला असं म्हणजे जास्त याच हे नाही वायचं आता. कारण की त्या हाताला आहे ना आइन मनगटावर ते आइन मनगटावर चाला जिथे आपला हात वळत सारखा.
म्हणजे उजवाच हात. आला.
हम्म हो का?
तेव्हा, काय आता?
हम् ह् बरं.
किती मिनिटं झाले?
आठ
आठ झाले बर का आता.
हा, हे लवकर मिनट जातील ना? साधा कॉल केला की लेंय रप, रप लगते हा ना? इतक्यात लगी
बोलन होत नाहीत झाले मिनिटं.
रात्री आणच बाबू किती टाइम फोनच चालू होत म्हणलं बाई! किती मिनट. ते रप रप रप चालले म्हणलं. आणि रात्री ते पच्याकर जाते निघूण मी म्हणलं.
हा. बाई! रात्री असं वाटलेले पाऊस येईन.
हा, आम्ही. दरवाज च नाही उघडला.
रात भर मरणाच वारं
आ
लइ बारीक थंडी वाजत होती ते डायरेट बाहेर
नाही बाहेर नव्हतं अंदारवर लागल अता वारं वाजून सुटला आमची डीसीए झाली ना चालनाच
येन्या काय उच सलून पापडा पुपडा मला द्या एखाद उस सोलून द्या असं वाटतय
होय ती
अर्चनाए कढीपत्ता घ्यायला आलते पापड वाळतेत बाहेर अरचनाच्या म्हणलं जाते अंदाज घेऊन
तासभर जेऊन टाकली कवा म्हण उगून
ते याच्या पुऱ्या वाटत त्या पाणीपुरीच्या जायचं घेऊन पापड्या जा ना घेऊन नाही बाई अजून काहीच नाही
हम् - कहाची पापडी केली तिनी
अगं ते ये पुऱ्या पाणीपुरीच्या
उनात ठेवलीय काय
आ मुंग्या झाल्या असतीन
हा
हम
बरे-बरे
ह्हह ते मालक तिकड य लागण नव्ह ह ह ह ठेव झाले काय बरं बरं
हम्म